हॅलो
हॅलो, हा ताई, एतोय का आवाज? हा ताई, अ आपल्या कार्यातून बोल तेना तुम्ही फ्री होता म्हटलं पोन करू.
कशा आहे?
की काम मजेत, तुमची आवरली कामं?
एतोय ना आवाज माया तुम्हाला? हो का कशा आहात?
मजेत, मजेत
काय, आज काय नवीन म?
आज काही नवीन काहीच नाही, आज पाऊसच खूप हे.
हो, सेम आमच्याकडे पण
हम्म काही नाही बाकी आवरली की काम तुमची? हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो
हो येतोय ना आवाज, बोला.
हा, काम आवरली का म्हंटले?
हो हो तुमचा आवाज ना खूप स्लो येतोय.
हो का एक मिनिट हं मी आवाज वाढवते.
हो तेच म बोललं तरी खूपच स्लो येतोय हो हो येतोय आता आ
हा, हा काहीनी आवरलं होतं म्हंटले बसली म्हंटले चला कॉल करून घेऊ आता.
मग आज नवीन काय चालू आहे नवीन काय विचार केला आज काय काय?
आज काही नाही अ माझं थोडस छोटासा बिझनेस हे. त्याची फॉलअप घ्यायची कस्टमरची माझ कॉस्मेटिक कॉस्मेटिक बनवते ना मी हेअर ऑइल वगैरे
अच्छा तुम्ही बनवतात का स्वतः?
स्किन केअर हेअर केअर प्रोडक्ट बनवत
अ मला थोडी माहिती द्या ना त्याच्याबद्दल म्हणजे मला पण विचार कर स्किन केअर किंवा जे पण हेअर केअरचे पण म्हणजे कसं आपल्याला एक माहिती पण भेट ले छान आपलं टॉपिक पण होऊन जाईन.
हम्, हम् काय स्किन केअर म्हणजे आता बघा आपल्याला क्रीम जर बनवायची असेल ना तर म अ बघा आता हे जे बाहेर मिळ मिळतन त्याच्यात खूप केमिकल वगैरे अस त्याच्याने काय होतं स्किनला हेना इंस्टंट ग्लो वगैरे येतो, इन्स्टंट रिझल्ट येतो, पण नंतर जेव्हा आपण ते बंद करतो ना तेव्हा स्किनवर त्याचा साईड इफेक्ट होत म्हणजे स्किन काळी पडणे किंवा मग अशी सु सुकणे, सुरकुत्या येणे चेहऱ्याल लवकर मग ते ते कस होतं त्यांनी असंच बनवलेलं असतं प्रोडक प्रोडक्ट की कस्टमर रेग्युलर यूज करायला पाहिजे ब असं. तर मग ते जेव्हा कस कस्टमर बंद करतो ना वापरायच तेव्हा त्याला परत जाणवती किनी आपली स्किन परत खराब व्हायला लागली मग तो काय करतो तो परत तेच प्रोडक्ट वापरायला सुरवात करतो पण हे चुकीच आहे. कारण बघा इतके त्याच्यामध्ये इतकीे केमिकल असत ना कि ते स्कीिनची लाईफ कमी करून टाकत ते. आणि हे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे ना हर्बल प्रोडक्ट हे कसे स्किनची लाईफ वाढवतय. ते डायरेक्ट म्हणजे आपल्या स्कि म्हणजे आपल्या बॉडीमधूनच ते काम करायला सुरुवात करत डायरेक्ट म्हणजे मुळापासून
हो बरोबर.
आणि त्याचा साईड इफेक्ट पण काहीच होत नाही. अ तुम्ही कधी पण बंद केली वापरायची तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला जोपर्यंत हां जोपर्यंत रिझट येतो आणि तो पर्यंत वापरायची रिझल्ट आला का बंद करायची आणि नंतर हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
तुमचा खूपच स्लो येतो परर्तवाज हो हो
काय काय प्रॉब्लेम आहे काय माहिती हम्म आता येतय का?
हॅलो.
हॅलो.
हा बोला ना येतो आवाज येतो हो हो थोडासा आवाज मध्येच आहे ना असं एक बाहेरचा आवाज जास्त
ऍक्च्युली नाही माझी इथे शांतता एकदम. पण मग ते बहुतेक ॲप ऍप मध्येच काहीतरी
हो खूपच आवाज अस म्हणजे मी नाक्च्युली हे पण ल अहिल्याबाई एअरपोर्ट पण हे केले म्हटलं परत त्यानी व्यवस्थित येईल आता य तुम्ही तेच डिस्कनेक्टच केलं ते.
अच्छा तर मग ते काय होतं मग अ ऑरगॅनिक प्रोडक्टने काय होतं नॅचरल ग्लो येतो. आणि आपण नंतर बंद पण करू शकतो. तर बघा, काही काही कस्टमर घेऊनही शकत त्यांच्या इच्छेनुसार नाही का?
हो बरोबर आहे.
रेग्युलर नाही वापरू शकत बॉ अस त्यांना
मग त्याच्यात आजकाल ते हा
हा बोला ना बोला ना.
कान घी मध्ये करून करता बघा शतगृत असं का नाव म्हणतात त्यांना तर ते खरंच आपल्याला फायदा करतात का पण?
नाही नाही नाही नाही करत नाही करत नुसतं तूप तुपाची क्रीम लावा तुम्ही चेहऱ्याला ती फक्त स्किन सॉफ्ट करते. बाकी त्याचा काही इफेक
नाही होत ना मग ते खूपच सांगतात ना की ग्लो येतो अस तर मी तोच विचारते म्हटलं एक तर ऑइली होऊन जाईल नंतर
नाही ते सांगायचं काम असतं त्यांचं पण नुसतस तर तुपाच्या क्रीमने काही ग्लो वगैरे येत नाही, त्याला ते वेगळे इनग्रेडियनट्स टाकावे लागतात असं काही नाही का कारण तुपाच काय सॉफ्टनेस करणं तुपाचं काम काय सॉफ्ट करणं बरोबर मग ते दुसरे काम कस काय करल आपलं पिगमिटेशन वगैरे ते कस काय घालव?
मग पिगमेंटेशनच त मी खूपच म्हणजे आता एवढच पाहते की खूपच वाढलेलं अस
हो हो खूप कारण हो ना हो आता लेडीज पण इतक्या ट्रेस म राहत. बघ कारण धावपळचवढी वाढली आता कामच खूप वाढले. म्हणजे अ एक आता मुलाकडे लक्ष देणं पण इतकं गरजेचं. झाले प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. त्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष द्यावा लागत. कुठे जातो काय करतो? तो कोणाशी बोलतो? अ अभ्यास करतो की नाही? म्हणजे किती म्हणजे, लेडीज ला किती ट्रेस जीवनात् आहे का असं तिचं माइंड शांतच नसतं.
बरोबर.
काहीतरी त डोक्यात चालू च रात की नाही. आपलं हे काम झालं की आपल्याला ते करायचय. ते काम झालं की नाही आपलं बाकी असं म्हणजे दिवसभर हा चालूच असत म्हणजे ती रात्री झोपेपर्यंत तिच्या डोक्यात ते चालूच अस
चालूच अस्त.
ती पाच मिनिट शांत जरी बसली ना. तरी मा असं नाही तिला अचानक हे होत, की नाही आपलं हे काम बाकी पटकन उठून परत बिचारे कामाला लागत ते. नाही का? त्याच्यामुळ हे पिगमिटेशन वगैरे वगैरे ति ते दिसणारच चेहऱ्यावर ते.
त्याच्याकरता पण तुम्ही बनवलं का काही?
हो माझ्याकडें हो त्याच्यासाठी माझ्याकडे क्रीम आहे फेस पॅक आहे त्याचा तो कोंबों असतो ते जर रेगुलर एक पाच सहा महिने वापरलं ना तर त्याचा रिझल्ट येतो. आणि मी तुम्हाला एक सांगते पिगमिटेशन हे शंभर टक्के रिमूव्ह होतच नाही.. एक तर लाईट होत आता ऍक्च्युली मी बनवते म्हणजे याचा अर्थ असं नाही का मी पूर्ण पिगमेंटेशन घालू शकते
नाही नाही ते तर बरोबर त तर डॉक्टर्स पण नाही करू शकत
डॉ डॉक्टर्स पण नाही करू शकत फक्त लाईट करता लाईट करता लाईट केलं की ते आपण जेव्हा बंद करतो तेव्हा ते आपण परत ट्रेस वगैरे त्याची आणि ते परत येतात ते त्याच्यामुळे त्याला मुळापासून काही विलाजच नाही त्याला
मी तुम्हाला एक सांगू का अजून एक म्हणजे तुमच्या याच्यामध्ये एखाद सहसा युज होऊ शकतो असं मला वाटतं म्हणून मि सांगते कारण की तुम्ही बनवतात चीक करू घेऊ शकता तसा विचार करून चालेल ना एक्च्युली माझी पिग्मीटेंशन मि गेले म्हणजे माझं जेंव्हा मुलगा झाला त्याच्या नंतर मला आलेले होते ते पण मग माझ पूर्ण पण गेला त्या ते वापरून मला चार वर्ष झालेले चार ते पाच वर्ष पण माझ्या चेहऱ्यावर अजून सुद्धा मिळालेले म्हणजे तुम्ही तुमच्या बीजिनेस मध्ये यूज होऊ शकतो का बघा तो असं सांगते मी फक्त.
काय वापरलं तुम्ही
एक फेस पॅक आहे ज्याच्यामध्ये आपण अ थोडस म्हणजे हाफ ऍपल हाफ बनाना देन हाफ ऑरेंज किंवा संत्रा ह्या सगळ्यांच त्याचे वि त्याचे साला सकट बर का त्याची पूर्ण मिक्सर मधून पेस्ट केलेली आणि त्या त्याच्यामध्ये आपला मुलतानी माती आणि आपलं आपलं शुगर किन ज्यूस आपला उसाचा रस तो थोडा ऍड करून याची ना पूर्ण एक फेस पॅक बनून तो एअर टाईट कंटेनरमध्ये आपण फिफ्टीन डेज फ्रीजमध्ये ठेवू स्टोअर करू शकतो. तो डेली लावायचा तर त्याचा मी स्वतः युज के माझे पिगमेंटेशन ऑलमोस्ट म्हणजे मला नाहीच आता मला जे होते नाही समजायचे समोर ज्यांना लांबून पण दिसायचे आणि मला स्वतःला त्याच्यामुळे खूप म्हणजे असं एक आपल्याला लो फीलल होत ना ते तर ते सुद्धा माझे पूर्ण गेले आणि मी माझ्या सिस्टर इन लॉ ला ते सजेस्ट केले त्यांचे पण खूप आलेले केले होते तर त्यांनी पण युज केले तर त्यांचं मला काल परवाच फोन आलेला त्यांच फिफ्टी पर्सेंट कमी झाल लाईट झालेले
ओके ओके फेसवॉश फेसपॅक कोणता म्हटलं तुम्ही
येस मी तुम्हाला सांगते
आता हे असं बनवायचं का ते अ ह ह ह ऑरेंज ऍप्पल आणि बनाना
म्हणजे हाफ हफ घेतले तरी चाल ते त्यां सगळ्यांना त्यांना ग्राड करायंय त्याच्यामध्ये तुम्ही दही लगेच नाही टाकायचं फक्त जेव्हा आपल्याला लावायचं असेल तेव्हा दही ऍड करा हा मुलट्यानी मिट्टी आणि ओसाचा रस मिक्स करून तुम्हीअरटाईट कंेरध्येेवून द्या जव्हाुम्हाला वापरायचंेल तेव्हा तुम्ही त्याच्या थोडं दही टाका आणि ते अप्लाय करा म्हणजे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मला दिलेला मलाण डॉटर डायरेक्ट नाही सांगितलेलं होत की तुमचं होणारच नाही म्हणे नाही जाणार पण मला स्वतःला इव्हन माझ हजबंड ना पण ते बाहेर उन्हामुळे त्यांना होयचं ते कारण की टॅननेस झाला होता मी दिल्लीला राहायचं तेव्हा तर ते त्यांच्या नोज वर होत जास्त दिसून यायचं ते पण त्यांनी पण ते अप्लाय तर त्यांच म्हणजे आम्ही दोघं एकदम क्लिअर फेस आमचा फेस क्लिअर झालेल
अच्छा अच्छा ठीक आहे मग मला तुम्ही व्हॉट्सअपला रेसिपी पाठवा मी बनवेल ते
हो म्हणजे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये युज करू शकता कुठे पण तुमच्या बिझनेसमध्ये त्या कुठून कस करायचं तुम्हाला माहिती
हा हा हा ते करेल मी बरोबर मला फक्त तुम्ही ना व्हॉटसअपला त्याच ह मी मी कराल यऊज
मी तुम्हाला ना त्याची पूर्ण रेसिपी टाकून दे चला आपला टाइम पण होत
हो हो चालेल चालेल ठीक आहे थँक यू ह बर बाय